ह ह आला आला.
ह ही इशिता बोलते तुमच सांगा? अ गेली वयात बोल ना जरा बर पाच मिनिट
पाच मिनिट जास्त नका बर लागेल.
नाही ना तिला म्हटलं बोल.
हा ना माहित आहे का म्हणजे ल झालेला. लागून रा तुम्हाला परत म्हटलं आता येईच कराला परवडते.
हा मी मग अशी तर वाट पाहिली म्हटलं तुम्ही क सांग पाच मिनटं थांबली मी वरतीच घेयची तर
अ शिवनाच्या मम्मी लावलता पण शिवनाच्या मम्मी लावला होता पण के लागला नाही.
ते कोणाला लागू राहाला कोणाला नाही ते जुलै दिवसाचे कंप्लीट झाले तास
होा ना होन येल दुसरीे आलीमंत
हा आमचे झाले दुसरे येऊन.
हो ना आता काय मा तुमच चालू असते ना दुसर
झालं.
नाही झालं का कमप्लीट?
हा करून टाकू.
रेकॉडिंग
लेला. नाही हो एक दिवस काही नाही दोन तीन चार दिवस ले समर तीनच दिवस
हा ना हव ना
तीन चार दिवस झाले मग दोन दिवसात तीन दिवसात कम्प्लीट केलं ते तीचवाले ते बाकीचे प्रश्न होते ते तर बातच होत झाले
हा ह ना
ते प्रश्नाची उत्तर बहात होतात
हो ना म हे रेकर्डिंग सा पास लागे
हा रेकॉर्डिंगच मग ते वाचाय लागते ते वाचा आणि ते खाली रेकॉर्ड करा आणि पा
हो हो ना आता मला काय मिळे अजून तर आलंच नाही टास्क
हे पूर्ण झाले कि ते
ह ना तसंच कराय ला के काय पेमेंट पेमेंट पि नाही आला ना अजून मला फक्त दाखव चंग राहिल
दाखवून किती राहिला
दाखवून घता नऊशे रुपये रा ना नऊशे नऊशे
हो का म नागती कश आातन ते
बाकीचे कम्प्युटर्स न हो म बाकी कमपटशने पला ना मी म ककाती
तस ते ना पैसे टाकले की नाही त्यावेळेस म ने सगळ टाकून दिले जे जेवढी झाली की नाही मग एकोण ऐंशी रुपयेच झालते तर मग कोणी ऐंशीच पाठवल तर ते ना पण मग ते कसं आता ते दुसरा ग्राउंड येईन त्याच्या सगळे पैसे टाक टाकतील ते
हो हो आता मला येत काय मग कधी येतील ना आता हेच
नाही मग आता ती डबल सगळे लाहिली की यायला लागले की सगळे देतात
होा ना
ते एकखठ्ठाच पाहत असतील सगळे तिकडे म्हणजे एकखठ्ठा करत असतील ना
हो आता माझ्या आता याची येतील कि नाही काय मिळतील अना तर याची येतात कि नाही काय मिळतील
वा वा येेते मिट
एवढ्या आखरी चालत बा कर ना कराय आ कोणी उचले कोणी आता तैला गेल य तै लागला फक्त ना तुम्हाला लागला तरता बाकीच्या ज लागूनही नाही जायला लात अ
बेसी टांगली क ते हम कितीची आहे बेशी साडे साडेपाच हजाराची किती ना नाही कायच्या भरशा टाक आपलं काही इन्कम आहे
हा
आपलं का इन्कम नाही काहीच हा बिशा भरण चालू यायचं म्हटल आपलं इन्कम देईन कायच्या भोरस बिष का हा नवा आपण काय गेलो घरच्या आहरात पर्जचा मोकाचत
त स आहे सखो भैया
हम त्याच्या सारखं अस ना आपलं म्हणून काय आपण कधी जातो बिन कधी जातोय म असं आहे ना मा नाही हा मॅडम कॉल आहे तेचे रालाय ते न केला माय झाले
होती
एवढे की झाल
हम् कोण आहे.
हे मुलगी आहे घराच्या बाजूची.
हा ना हो ना बोडकीे.
हा बोलकी.
हा म मला एवढंच.
हम. ओळख आहे ना आहे ना हा ते काय मगती प्राजक्ता
हा प्राजक्ता हा म गोडला
ह हा
हम् असं बा बारीकशी तुमचा अजून
हा आता परतो ना सायंपाका तयार झाल
हो ना मजा झाला पोळ्या झाल्या आता भाजी बनवतो हम्म
तन ज्या घ्या मॅडम पा पाच मिनिट बोलल का अभ्यासाचं
बोलत नु
हा मॅडम बोलतात तू आईक अनुजा आं नाही म्हण ते वई अ ना. हो आता बोल. तिच्या मनाून काय बोला असं झालं त नवीन हाय हा. गे होते सांग मला. हा बोला.
हा हा बोल काय चालू आहे.
काय नाही बाहेर बसलेलव आम्ही.
हाव का मजा येत असेन मी तुमच्या वेटळात मस्त.
हाव मजा घायची.
ये मस्त बाया बसतात बाहेर चांगलं.
हा हा बाहेर बसतात तर मग मजा आहे सर्व जनीन बस
हा नाही चांगल आहे उलट आमच्याकडे काही नाही का बाया काही एवढं हे नाही ना आम्ही ते काही बसवत जाताही नाही.
नाही मग तुमच्याकडे कसा आहे निरा ह अलगच मिेठा आहेत.
हो काही कोणाचं घिनंघिन आपलं
हा
चहा पाणी झालं स्वयंपाक कोरेली आता पोड्या झाल्यात अजिबात नाही. के भाजी परततो आता तुमचा झाला असलं ना स्वयंपाक?
नाही बाकी आहे अजून करू आता
हा ना मस्त स्टेटस ठेवलं ते बहीणिच्या मुलाचे
हा ते त्या दिवशी ते शाळेत काही कार्यक्रम होता तो शेतकरी दिवस होता ते काय ते काय हा, ता मंग मी म्हटलं हा. आता याईले ते मॅडम बोलत होते की असं. कपडे घालून ते धोतार आणि ते आतंरून पैता पैला का एवढं जमत नाही ना धोतर घाल ना हा. मी म्हटलं दे तसंच करून हा हा
बाकी काय त
बाकी काही नाही काय चालू शाळा चालूशील ना आता
हा शाळा चालू आहे ऍडमिशनही चालू आहे. हम्म आता हे टास्क चालू आहे बी मना म
होा ना तुम्हाला तरी ट्राक चाला आम्हाला तर पण काहीच नाही
का ओपन नाही केलं काय
ओपन केलं आपण ते कोर्ट मागूून आहिले आता
हाव काय् उलट चांगल आहं ना बसल्या बस काही नाही का इन्कम आता लही झणीला आला कोण अडीच आले कोणा कोणाला तर पूर्ण तीनही आलेच असतील.
बापरे अरे आम्हाला तर आणखी एक पण टॅक्स बि याला ना काहीच नाही याला कोड आहे कोणता कोटा का आणि तो कोड म्हणतात आपल्या जवळ नसतंय ते त्या यायच्या जवळ असते कोड कोणता कोड आहे तो.
हाव ना हाव ना तू विचारून पाहिज जो नाही नाही जो विचारून पाहाय असेल ना
तर मी तो तरी सुनताबाई म्हणत होती कि त्याच्यावर मेसेज टाकू नको कारण की ते बाई बोलते म्हणे मी म्हटलं जाऊ दे. आपच तिला वाटलं जाे काकीन म्हटलं नाही तर राहूदे. हा तुम्हीच ते करून पाहिलं होतं.
हम् आता आम्हाला दिऊ आलमला दुसरं टास नाही आता या बायला आलंय माझ झालं यायचं.
हा नाही वो एवढं होत नाही कारण की आता कसं शाळेत बी जाणं कृती कोून आलं किी घरी घरचे कामं करणं त्यां पोरीच करणं हा
हा तेच नाग ट्युशन घच्यामुळे मग जास्त होऊन जाते म मी करत नव्हते हे टास्क पण हे केल्याशिवाय पुढच येत नाही म्हणतात
नाही
म्हणून मग करा लागू राहिलं तुम्ही म आता तेच ना स्वयपाक करता करता कोण राहिलीस होता दहा राहिले म्ह आता हा झाला की आठ राहतात म समजालं
हव का गर्दी गर्दी आहे सरी भेटाडली
कितीक मिनटं झाले पा प बर
बरं हा एक मिनट ह वा पाहेतो
नाही झालेच नाही सातच मिनटं झाले ब
सात मिनिट आठ मिनिट झाले आठ मिनिट हा हा नाही पैसे नकोठे उठतू दोनच मिनिट राहिले आता
पैसेा नको कट देव नवा तु माहितीय काय नाही या बैच्या म्हणजे या बैच्या लावले की दोन वेळे सगळं झिरोवरच खम झाले हो माहि सेक मध्ये उचलल्यास गेले याच्याने उचलल्याने गेले काही प्रॉब्म असेल ना मी म्हट चौद्या मग असे तीन चार कॉल खाले गेले पाच गेलेच नाही हमखस हम् आता हे हो ह नाही यायच नाही अजून दोन तीन जणीच्या यायच्याती काही बोलल्या नाही ना बाया बोलत बी नाही बाया बी
हा ना बायचं असं आहे का फक्त आपली गरज चाली की झालं ते दुसऱ्याकडे कोणाला कॉलनी करो देत त्या दिवशी मला घरी आले तिन दोन तीन कॉल केले तिनं तर त्या बहीण म ते ब का ते पहिले आमचा उचला मटला हवता उचलतो लाव म्हट तिन लाला तेबाधिनं लावला इार उचली नाही मग म डबल स्वतः म्हणजे अस आपला सधदा फोन लावला तिला काा आमचास क तर तिं नवऱ्या तर म मोबाईल देऊन त्याला म्हण ते ह रा बर
मगिरी बद्मस मग असंच करतात बाया म्या साेस् हे नाही आता मी आहे की नाही मी उचलले लागेल सगळंच बाहायचे पण आता मय जे ओळखीचे आहे मी तेलच करुन राहिली. बाकी कोणाला करूनच नाही राहिली.
नाही ते बरोबर आहे ओळखीच्या वाल्याचं करायला पुडते कामाची गोष्ट नाही ती काही माणसं काही ध्यानावर बोलंलेली नसत्यात.
आणि ते काही की ओळखीच्या बाहेर आहेत सगळे संपेल न कोणाला लागून नाही राहिले आहेत. प्रॉब्लेम झाला नाहीतर, आता तेल ते लागून राहिला आता तेलकट कुठ करून राहिली ही.
हो ते चालते
हो नाही तर आज जास्त म आजच करतो आ सगळं कं्प्लेट मी ठेवतच नाही आता
हा आता आज करून टाक
हम्म अ सायपाक झाला वेस काम कडतनला
हो साहेबबा करून घ्या सत का ना आता ट्युशनला झाला असतीलल ना
झा संपली ट्युशन पाच वाजताच संपली.
हा मग आता करून घे दोन अडीच घंटातून जात तेव आठ नऊ कॉल
हा होऊन जात होऊन जात दोन वेळेस बाद बोलत कोणा कोणाला पाच मिनिटच बोलत
ह नऊ नऊ त्रेचाळीस झाले
हा हा हो दे होद दहा मििट लागे म कट करून टाकतो मममी
हा हा कट करून टाकतो हा हा
त्रेपन, चौपन, पंचावन
माझ दहा मिनिटे होऊद्यात कट करून टाक तिकडून.
हा हा बस कट केलाच.